बोला मग काय? आता एवढा केला का मग पाच स मिनट होऊन जातील. मग पुढला कार्य उपलब्ध सांगतील. पाच पाच ते राहात ना.
हा पाच पाच च राहत.
हम्म.
हम्म.
त्याच्यानंतर बबलूला गाठावं लागेल मग.
हा मग स्वैपाक.
म आताच फोन चालू असताना स्वयंपाक करायच मग काही कानाला लावून घ्यायचा. बोलत राहायचं, नाही असंच.
हम हा.
हम्म.
मला वाटले हेडफोन हेडफोन असत तर बरोबर मग. कुठं पण हातात घेऊन फिरत य आमची एक तर इथं घरात आहे ना.
हा.
एकच ठिकाणी मला इथेच रेंज फक्त मी तिथंच बसून फोन बोलते मग. दुसरीकडे घेऊन पण नाही पूर्ण घरामध्ये रेंजी नाही. आमची इथं असचं ये, नाही घरामध्ये पण नाही.
कुठं जा काही आडचण नाही रेजच प्रॉब्लेम नाही.
हा आमचं तिकडं -तिकडं कोरटाला पण नाही पण इथं आहे.
हम्म- हम्, तिथं नाही त सीम वेगळं का सगळेच जियो चे सीम वापरतात?
सिम यूज करा, नेटवर्कचा च प्रॉब्लेम इथे जवळ टॉवर वगैरे नाहीये ना अरे याचा
हा- हा.
गावात ये, गाव चार किलोमीटर ये तिकडं पण
हम्म- हम्.
इकडे हे पण ओझर पण लांब ये थोडं चार एक किलोमीटर ओझर पण येईल. जवळपास नाही ना मग त्याच्यामुळं मग थोडस इथं य ना याचं वन विभागाचं आलंय ना ति तिकडं मागे त्याच्यामुळं रेंज लगेच तुटून जाती.
हम्म, असं कोणाचे फोन आले तर
नाही येता फोन म्हणजे माझा फोन कंटिन्युअसली इथेच राहतो खिडकीमध्ये. मागच्या तिथं फुल रेंज.
हा- हा, नाही असं आपण कुडं अ सोबत असला आणि समजा रेंज कौरेज क्षेत्राच्या बाहेर सांगत ना मग
नाही इथंच कंटिन्यू असलं तर म जर का बाहेरच घराच्या बाहेर गेलं ना मग फुल रेंज
हा- हा, घर
मग नाही रेंज चा प्रॉब्लेम फक्त इथं चे. बसली ना इथून जर घरात पूर्ण घरात जर गेलं ना तर मग प्रॉब्लेम
म काय कुडं तरी रेंज मला वाटलं तिथं तेवढ्या एरिया मध्येच रेंज नाही काय?
हा तेच ना.
हम्म, चालंल म आता दोन मिनिटाच्या वर झालंत.
हा चालंल ना
हा,